हा बोलचं येतो येत.
हूं!
काय करायल्यास?
काय नही मुलासोबत बसलोय.
हूं ते शांत बसल्या वाटतया म्हणून कॉल करून घ्यावा म्हणली असशील.
व्हय व्हय शांत आहे.
नाही परंतु त्या तरी पण तुला जमतय ते. तेवढं म्हणजे लहान मुलं असून पण, त्यातन काम करायलां.
व्हय ते झोपतय त्या वेळेला करतोय.
होय होय होय!
एवढ रडत पण नाही, आहे जरा शांत आहे.
हा हा हा त्यामुळ काय वाटत नाही.
काय वाटत नाही व्हय.
हूं! हं! आणखीन. तू अग अगोदर पण काहीतरी काम करत होतीस ना यां अगोदर पण. आता लग्न झाल्यापासून करत नव्हतीस काय.
हा लग्न झाल्यापासन करत नव्हते, आणि आलं पण नाही. एकदा आलं आणि त्यावेळेला माझा फोनच पडला, त्याचा डिस्प्लेच गेला.
हा हा हा तू कार्यामध्ये काय तू आणि मी सोबतच आहे सोड, माहिती आपल्याला. आपण सगळे टास्क एकत्रच केलेत.
हो होय.
हा पण आताचा हा पहिलाच मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे यातूनच चार पाच प्रोजेक्ट चालूयेत कसं. चं व्हालिडेशन लोकाक्षर आणि वाणीच आणि हे एक अ काय ते ट्रान्स्क्रिपशन करायचं. हूं म्हणजे भरपूर जण्याचं काम चालूय, सगळ्यांना म्हणजे काहीतरी, काहीतरी आहेच आता हा फोन ओ फ्रेंड झाला तर ट्रस ट्रान्सन्क्रिपशन मं कोणा कोणाला हॅरीडेशन चालूच असते.
होय होय!
हूं! त्यामुळ काम कंटिन्यू चाललंय. हे कसं प्रोजेक्ट चालू होण्या आधी सांगितलं होतं मॅडमांनी की. चा आता. तीन चार महिने तर कंटिन्यू प्रोजेक्ट चालु राहणार आहे म्हणून, ते एकदा भेटल्या होत्यां ना मला. त्या सांगत होत्या आता मोठ् प्रोजेक्ट ईल, त्या नंतर मग तो, तीन चार अं महि तर कंटिन्यू चालेल, फक्त काम कंटिन्यू करायला बघा म्हणले, आणि वेळेत पूर्ण करा, म्हणजे तुमचं अर्निंग पण चांगलं होईल, आणि काम ते काम पण भेटून जाईल.
होय होय, म्हणजे महिना्याभरच काम जरी असलं ना, तर खूप छान अर्निंग होते.
होते होय होय.
होय.
हम्म, नाही आता अगोदर म्हणजे कसं एकदा त्यांची मिीटिंग झालीती त्यावेळी सगळेजण म्हणजे त्या मॅडम बोलत होते की, अ मीटिंगमध्ये कि, असं हे म्हणजे, काम कंटिन्यू पाहिजे, काम कंटिन्यू पाहिजे, असं सगळ्याच मिटिंग ज्या ठिका काणी मिटिंग झाल्या, त्या ठिकाणी सगळे जण असच बोलले म्हणाल्या, तर आम्ही प्रय करू कंटिन्यू काम द्यायचा, असं त्या बोलून पण गेल्या होत्या. आणि ऍक्च्युली आता तस होत पण आहे, म्हणजे चालू आहे, टास्क वगैरे येत आहेेत आता
होय, म्हणजे कंटिन्यु असलं के नै दिवसाचे एक दोन तास जरी काम झालं तरी बास होतेय.
होय होय. आणि कसं दोन्ही हे, उलट जास्त उत्पुरतेन जास्त काम करतात, फक्त दोन तास किंवा चार चार तास नं करत वेळ भेटेल तसं करतच जातात.
करत जातात, होय.
हम्म, आता काही काही घरात बसून करणारे तर आहेत पण जे काम सांभाळून करतात की नाही, ते पण त्याला वेळ देतात.
होय होय.
हम्म, आणि वेळेत टास्क पूर्ण करतात.
होय होय.
आणि पगारचं पण काही तक्रार नाही, आता आपल्याला तर माहितच हाय. कसं हाय कधी? किती पण दिवस झाले तर म्हणजे, लेट का होईना येत होतं, पण आता तर लेट पण होत नाही. येतय आता, व्यवस्थित येऊन जातय, हो हो. जास्त वेळ नाही लागत, म्हणजे आपलं काम झालं की लगेच पेमेंट येऊन जातय त्याचं.
होय होय, मी एकदा वर्क केले होते हच्यामधेऽ सुरुवातीला, गेल्या वर्षी, बरोबर एक वर्ष झालं बघा त्याला आज काम केल्याने उद्या उद्या मला लगेच पेमेंट पण भेटला
हां, नाही, आणि भरपूर हे बाहेर पण म्हणजे फक्त हे आपल्या इथच चालूय आसं पण नाहीऽ वेगवेगळ्या भाषेत पण वेगळ्या ठिकाणी चालूय, कोकणी वगैरेऽ
हा हा.
त्या ठिकाणचे पण करतात ते.
होय होय.
हम्म. आणि वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्यांचे, हिंदीमध्ये असणारे वेगळे, मराठी वेगळे, प्रत्येक लँग्वेजेसचे हायत. त्याप्रमाणे सगळीकडे हेच वर्क, फक्त लँग्वेज चेंज. यामध्ये चालू असतय सगळ्यांकडं. आणि सगळीकडून चांगल्या प्रकारे काम पण होतय.
ते खूप मोठं असं, हे आहे ना यांचा ग्रुप.
होय होय, आणि कसंऽ हा, आणि कसं आहे, एका दुसऱ्यांच्या मदतीनं आता यात मेंबर पण वाढत चालले आहेत, त्यामुळे मदतऽ पण होते, आणि सगळेजणं वेळेनुसार पाहिजे तेवढं काम पण करून घेत्यात.
होय होय.
हम्म, आणि, होतय चांगला फायदा पण आहे. हो का नाही.
छान आहे, अर्निंग खूप छान होते.
होय होय.
आणि काय साधं सोपं वर्क आसतय, फार काय आवगड पण नसत.
होय होय, फक्त ज्यांना मोबाईल चालवता येतो त्यांच्यासाठी एकदम सोपं काम आहे.
होय होय, होय, प्रोजेक्ट पण छान असतात.
होय होय.
काय ना काय तर शिकण्यासारखं असतेच म्हणायचे, प्रोजेक्ट मध्ये.
होय होय, आणि कसं, भाषेचा पण चांगला विकास होऊन चाललाय. हहह म्हणजे आपण गडबडीत आपण स्वतः पण काय बोलतो नाही हे यातुन पण समजून जातय. म्हणजे काय, चुकी चुकीचं बोललं वगैरे, ज्यावेळी ट्रान्स्क्रिप्शन करतऽ की नाही त्यावेळी पण समजतय, म्हणजे आपण गडबडीतऽ आहे ला हाय, होय कसलेश शब्द वापरतो हे सगळ ट्रांस्क्रिप्शन करताना सगळं समजून जातय. ह हो होय म्हणत नाही हा, आपण फक्त बोलताना कधी तरचऽ स्पष्ट बोलताना होय वगैरे म्हणतो. म्हणजे जे आपल्याला अ्युरेसी वगैरे कुठे द्यायच असेल, असं नॉर्मलीऽ तर होय, करायलोय म्हणजे सगळे वेगवेगळे शब्द वापरतोय. जसं मराठी भाषा वळवतोय की नाही तसं वळते ह हेे इथं सिद्ध होतय अ सगळ्या भाषेचा अंदाज मिळून जातो इत
ह ह ह
हम्म म्हणजे आता ट्रान्स्क्रिप्शन चे थोडे टास्क केले ना मी त्यामध्ये समजत होत अन ते तर इतकं भरभर भरभर फास्ट फास्ट बोललेले वगैरे टास्क आहेत ह म्हणजे ते ट्रान्स स्किपन्शन करताना पण दोन तीन वेळा ऐकून करावे लागत होतं.
हा हा.
फास्ट वगैरे पण, शब्द एकदम आपल्याला ते ऐकऽ तान सोपं वाटतय. पण टाईप करताना मग ते समजतय म्हणजे ते आपण सोपे शब्द अवघड करून बोलतोय होय आणि व्हय किती फरक वाटत कि नाय यात
होय वय
म्हणून
ते लिहिताना समजतय.
होय, समोरच्या व्यक्तीला अवघड जाणार ते.
ह ह ह व्हय पण सवय पडली काय नाय वाटत. पण त्यातून पण नाही समजते. हे असं पण लिहिता येतय, असं पण लिहावं लागतय. यातनच कळतय आपल्याला.
ह ह ह.
हम्म मं. आणखी आता त्या एक्झाम वगैरे झाली रिझल्ट लागला.
तुमचा लागलाय रिझल्ट?
हो, हो झालं.
किती मार्क?
काय सिक्स्टी नाईन.
थांब कि.
होय.
छान पडलेत.
हम्म झालंय आता, बघू आता आणखी काही तर पुढं. चालू करायचं ऍडमिशन.
ह. ह.
हम्म एक- दोन ठिकाणी बघून आले. पण तो बघू आता, एक्सटर्नल वगैरे हो म्हणतात नाही म्हणतात काय होतय ते चालय. जरा, हम्म.
बघा, बघा.
होय. आणखीन?
आणखीन काय नव्ह जेवण कराले कि काय?
होय, होय आता बनवायचं ते हे काम पण चालूय आणि ते पण काम चालूय.
होय एका कामावर दुसरे काम तटता कामा नये.
होय.
दोनी पण सोबत.
होय आणि घरचे लोक कुठे गेलेत?
आहेत की, मम्मी बाहेर हाय जेवण करालीया.
ह ह ह.
बाकी सगळे कामाला, येतील आता सगळीजण.
होय, दीदी आली होती का परत?
होय आलती परवा, ती हा महिना, हाफ महिना होतोय ना, चाळीस दिवस होतात. स्वच्छ करायच, म येऊन भेटून गेलीया. एकच दिवस? दुसऱ्या दिवशी गेली.
हा नाही तिची पण मुलांची शाळा चालू झाली असेल.
होय होय.
हम्म, त्यामुळे सुट्टी घेऊन पण चालत नाही.
होय शाळा चालूय त्यामुळे शनिवार, रविवारी केली सोमवारी सका हो म्हणे शाळेला जायचा परत म्हणून गेली.
असंच होतंय, आता मी पण ते यात्रा होती ना आमची तिकडे जाताना काय केलं शनिवार, रविवार बघून दोन दिवस गेले त्यातून पण एक दिवस ची चुकलेच म्हणजे शनिवारी नाहीचं जमलं म्हणून रविवारी गेले मग सोमवारी बारक्या मुलग्याची शाळा चुकली. त्यातून तरी पण तो काय राहायला तयारच होता यात्राय म्हणल्यावर मुलं काय आणि जरा हाऊसेनं राहतात.
हावशीनं.
हम्म मग तो म्हणत होता आणखी राहूया म्हणून तरी पण मंगळवारी येत ताना जरा लेटच झाला मग दुसऱ्या दिवशी जाऊन शा शाळेत सांगून आले माझ्या बरोबर गावी घेऊन गेलते त्यामुळे वेळ झाला. मग मॅडम ओरडत होत्या असं मुलांच्या शाळा चुकू नका. म्हणून पण तेवढं पण पाहिजे ना जरासं मुलांना बाहेर पण. फिरायला वगैरे एन्जॉयमेंट. हम्म फक्त शाळा तर शाळा करून चालत नाही ना. जरासं खेळायला
हम्म.
होय
होय.
हम्म
आणखी
मग काय आणखी?
आणखी काही नाही हा काही नाही चालूय म्हणलं.
हा हा.
हम्म अजून किती शिल्लक राहिलेत कॉल तुझे?
माझे चार आहेत.
आहेत काय हम्म माझे पण कदाचित चारच. नाही होतील आता पाहूसं होऊन जातील.
हम्म हम्म.
हम्म चालेल मग झाला का वेळ?
होय होय झाला.
ठीक हाय मग ठेवू काय हा ठीक आहे चाले